हे घ्या दहा मिनट बोलतो हा हाव हालो! हालो! हालो आवाजच नाही. काय ऐकू जोऱ्यान आवाज काढ ना माय बारीक काल्याणी गयासार
हा हालो!
कुणी मला फाय कुणी येऊ राहिला कायी हा हालो आय कुणी येऊन राहिला का?
व्हय येऊन राहिल ना हा काय नी व्ह
हा झाले का कामधंदे झाले? नाही ओ बाई कामधंदे झाले? हाव का हाव ना काही ना काही काही ना काही सुरूच पाहिजे नाही.
हो धंदा बंद करणार सर्व.
हाव
पापड घेऊ का?
आता पापड बंद झालं आता पावसाळ्यात करायला आता आम्हले
हं
लोक येतील ना भांडायला आमच्या घरी, खरा ब झाला त
हा मले माहीतच नाही तू इचावर आहेस म्हणून कार्या ॲपवर
गंध आपल्याले
आ
दिवाळी झाल्यावर तो धंदा आपल्याले.
हो हो दिवाळी झाल्यावर
दिवाळी यागी नाही आता आता झालं बंद पडलं येऊन पडलं पापडाच पीठ दोन तीन वेळाचं
हं
दोघी तिघीच पीठ आलं हो कधी करा आता ते पाप्पड हित दोनतीन जणीन आणल्या आता पीठ आता त्या पाण्यात लाटू एकान दिवशी. वरतून पाणी वरतून पाणी येऊ द्यु आण खाली आतरू बरच केलात पहिल्यादा कट.
आ!
पाण्यात पहिल्या जातात ना जराशे
हो हो!
ऐकी नी ओले ओले.
घव ना वले वले.
आता येऊन राहिला बाया लेकीयो.
हा हो ना मला लय उशीरात केले.
पत्र लिहवून राहिलो कोणी म्हणत पापड कुट करून द्या हो. दोन किलोचच करा पंधरा दिवसाांना करा म्हणता. पण तरी करा म्हणता हो! ते एक घळ आली ते तुमच्याच जातीची होती ते म्हणे महिनाभर राहू द्या ना म. मग जें म जळीत पोळ्याच्या दिवशी नेलं की झालं टकल्या.
वारखेळेची होती का ते.
अरे ये आता या दिवसाचं पीठ राहतें कव्हा आपलं साधं पीठ नाही राहत काळं काळ होते बिचारे.
हा!
केतो लस पीट हाय.
हो ना!
हो ना काही ना काही तर करास लागते बाई चालू द्याला झाल्या काय वावर युरो पेरणी
हो झाले!
झाले हाऊ ना सुरू सुरूच राहला. ते नाही कर शांती पण पाप अशांती पण पाप.
तुमचे झाले का?
या पाण्याली आपण म्हणतो आला आला आणि गेला गेला. नाही आला की पण पाप आलं चि पण पाप त्या पाण्याचं.
हो ना हो ना!
आज सांगेल हाय म्हणते ना मुसुधा. सत्तर किलो हाय ना पाणी आज नदीवरचा उद्याचा काय म्हणता पाण्याचा म्हणून काही ना काही काही ना काही सूराजे
हा!
हाऊ तुम्ही काय करू राहिल्या.
काही नाही आता बसेल होती मग आता ते नंबर. पाहिला मी आपलं इडी फोन लावून पागळ्या ह.
काय तर लावा वाटच पाहून राहिली की तुप सकाळ पाासून एकायकाची एकायकाची.
हो हो हा ना त्याला सहा सहा जण लावलात चालते एका एकादी.
हो हो बाई करास लागते हो बाई कोणती कोणी कोणती कोणी. काही ना काही तो चालूच कराच लागते. हा आपल्यासाठी कस हाय?
हा!
जरास पाहिजेच काही ना काही.
हो!
काय ओ बाई आपल्याला शेतकऱ्याशिवाय शेतकऱ्याला काय भेय आहे त्याच्याशिवाय पर राही नाही आपल्याले.
नाही नाही.
करा तर लागतेच आज न उद्या आज न उद्या. हो म्हणून. पण आलेत केलं तर केले याना होते ना. काही ना काही हा तुमची कडे झालेय का मंग याचे निंदन खुरपण निंदन झाली का? हो गा आमच्या या होत्या होत्या आज बाया मान केळीत काही ना काही तर करावच लागते क नी.
हा.
हा द्यात लागतेच एकामेकाले.
हा.
त्याच्याशिवाय तर पर्यायच नाही म आपल्याले निन्या खुरप्या शिवाय. कडा लागते ना जाणं-येणं, जाणं-येणं. हाव म्हणुन म्हंटल. करतं जा मग आता काही ना काही तुमचे वावराचेस कामा आहे.
कॉल किती झाले म्हटलं आं.
ऐकायला नाही येऊ राहीलं जोरातन हे नाही का, काय म्हटलं बाई?
कॉल किती झाले तुमचे कॉल?
मला दोन .
आं
दोन हाव झाले झाले दोन मुलं न एक मुलगी. लग्न बिघन झाले, मुल नातू पणतू आहे. नातू पणतू आहे काही ना काही तर करावच लागते. हा मरा आहो ना त्याच्याशिवाय तर काहीच पर्यायच नाही येत ना बाई आपल्याले. काही ना काही काही ना काही सु ते. तुम्हाला किती आहे? हो काय, असं असं चांगलंय ना माया बरं झालं.
अयो
करावच लागते, आता त्याहीचा निभवता निवभता जाते ना बाई आता. शिक्षणाचन बिक्षना चा चालूले चालू चालूले चालू चालूला चालूच राहा लागते.
हा हा.
हाव ना, हाव ना.
हा.
पण आज नआज आहे हे नाही आहे ना, करया करल्याशिवाय तर पर्याय नाहीयेत आपल्याले. हा पर्यायच नाही आहे ना कोणता. कराच लागते चालू रे चालू, चालू रे चालूच राहा लागतेय काही ना काही. हाव ना.
हा, हा.
काकू, बोल, बोल. काय, नाही वो बाई चालू हाय आता. आता चालू हाय चहा पाणी हे ते, करावं तर लागतेच हो चहा पाणी.
हा, ना.
तुमचे झाले काय? नाही का हो‌. हो ना, नऊ, नऊ दहा, नऊ दहा वाजतातच. हो ना, काही ना काही, काही ना काही, कामधंदे करा लागतात, पोरगी के, की कितवित ये, पोरी शाळेत?
पुरीचे लग्न झाले, नातू आहेत.
हो काय बरं झाले, नातू पणंतू चारी झाल्या का? चारी पोरीचे झाली काय?
हो चारी पोरी झालीय, पोराच राहिल.
हो, हो बाई करायच लागते, नाही करचान काय थोडी, अस थोडी आहे काही
हा.
हो, ना.
आकोटल्या ला एक पोरगी
करावच लागते, ये -जा, ये- जा, ये जाय, करावच लागते, रात्री तर तिने किराणा आणला केवढा मोठा. पोटीन, ह पोटीन आणला ना.
आ..
नाही ते बाजूचे बाईचा किराणा.
आ, हा.
हम्, लेकर जातात ना छोटी -छोटी?
हो, हो, हा.
म्हणून, काही ना काही, काही ना काही करा ते, कराच लागते ना, हम्म हम, पोरयले पोरी असतील ना? पोरीनले लेकरं, राहिल? हो का वो, मग का, या वर्षी काही काय आणलं? त, हो ना बाई योग ग, येत नाही वो, माय पोरायचीये.
हा
हो, तसच हाय.. हा
ह रक्त लगवी तपासते ना.
हो का?
हा.
कायच बाई आता, आपण म्हणतो जे नशीबात वाचवतात तेच होते बर.
नशिबाच्या पुढ कुठे जाणी लागत.
नाही ना.
ना आपुण म्हणतो, जे लिखित आहे तेच होते.
हो. जे लिखीत आहे
हा. नाही तर तसं काही होत नाही. कोणाच? कर्णाच भागच आहे करायला तर लागते सगळ्यांनीच. पण आपल्याला हा. मी लागतेच
हो ना.
सिमेंटच्या पोत्याला हो ना. काही ना काही काही ना काही कराच लागते ओ. जाऊदे आता काय जेव चांगलं येतेच चांगलं होतेच ओ. हो. होतेच चांगले. हो. काय म्हणतो?
निंदन झालं का तुमचं?
हो हो. हो बाई. हो हो. तुमचं झालं?
हो आमचंही झालं.
हो ना. चालू चालूच राहा लागते.
हो. करा तर लागतेच. एकामेकाले एकामेकाले आणि किती ही कर नाहीतर सकाळ झाली की संध्याकाळ तोच धंदा संध्याकाळ झाली क सकाळ तोच धंदा.
बस तेच उठलं की.
दुसरा धंदा च नाही आहे. आपल्या शेतकऱ्याला फुर्ती
फूर्ती आहे हो.
हो ना. हे झालं काय, ते झालं काय, ते झालं काय नाही.
हा हो.
हो ना. जेव्हा खावाच हेच त्याच रोज दिवस भाजीचं टेन्शन, खायचं टेन्शन.
हो. तेच ते कामं करा लागता.
त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना कोणता. कराय तर लागतेच.
हो हो.
पोरगा इथंच आहे का? हो हो हो बरोबर आहे ना. जाण्यायेण्याचा. मग असती ना ना व्हाईलच आज न उद्या कोणाचं ना कोणाच.
हो. बर ठेवतो ओ.
बरं बरं करा. ह थांबा.
हा.
हॅलो सुरू ठेव जा मी लावतो म्हटलं आता. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.